हॅलो
हॅलो.
हा बोलकी
काय कराल्यास? हा हा. आवरलीस?
होय आता झोपलेलो जरा झोपून ओटुन जरा भांडी घासली.
हा हा.
म आता चा केला.
मी नाही अजुन नंतर
हा हा.
जरा करूया म्हटलं सुरुवात, होय वाजले सहा.
होय
प्यायचा चहा एवढ्या लवकर सवय नाही प्यायची चहा.
मी पण नाही पेत आता, एक पुरगी आल्या काल म्हणलं करूया आता.
आल्या व्हय?
होय काल आणलं.
ह हा कितीे दिवसा राहिल्या?
राहिली की मम्मीकडे आठ दिवस राहिली इकडं आठ दिवस.
मग जेवन. जेवणं आवरलं?
जेवण नंतर करायचं एवढ्या लवकर नाही.
हा हा किती झालीत तुझी?
माझी झाल्यात की सोळा काय सतरा झाल्यात.
हां हां मग.
अजुन करायचंय.
मग आणि काय? आहे की बसलाय.
हा हा.
होय.
झाड आहे का आमचे इथं तिथं बांधलेली झोळी.
हा हा. सांडु नकोस. काल आलंत कि तिकडं.
कोण तू?
होय.
कधी?
तिकडं म्हणजे काल संध्याकाळी जेवायला चाल्लेलो तिकडं.
हा हा.
त्या कबणातरच की.
इकडे येतीस होय?
तसं काय नाही कुठं पण जाते.
हा.
तिकड ते ह्याला चांगलं मिळतंय गं जेवण, कुठलं ते हाय की हाॅटेल.
कुठलं ग?
हाय बाई कुठलं, अ आत हाय एकदम.
कुठं ग आत?
म्हणजे कबनूर पासून पुढं आहे ग मध्ये
हा हा ते गार्डन आहे तिकडं काय?
गार्डन नाही.
मग..
गार्डन नाही आत आहे बग असं हे तंबू बांधल्यासारखा आहे बग.
हम्म..
नाव काही माहित नाही दोन वेळा जाऊन आले खरं पण नाव त माहित नाही.
हां हां मग.
म
काय नाही तेच म्हटलं सुरुवात नाही काय नाही म्हटलं जरा सुरुवात तरी करू. या म्हटलं एक दोन कॉल तर होतील.
होय होय.
पोरांकडच असतय दिवसभर मोबाईल.
तुला काय कॉल आलाय का काय?
होय होय.
गोई गई आवाज आलाय.
होय दिवसभर मोबाईल पोरांकड असतोय त्याच्यामुळ काय करायला
होय ते आणि अचानक सांगितलेे तर अवघड
होय थोड तर कॉल होवू देत ग काहीच झालेलं नाहीत होय होय हम्म म
इकड आहेस तोवर तर करायचं तु
होय.
मग घरातले घरातले आहेत बरी
होय आहेत सगळे बरे आहेत तिकडचे
आमचे पण आहेत चालू हाय नव कटिंग करतच बोलालोय तुला
हा हा दिवसभर करतीस
नाही बाई मगाशी कट करालतो मी उद्या हे दोन द्यायचे आहेत अर्जंट काल एक दिलेलं त्यानीच आणून दिलं. आता उद्या संध्याकाळी द्यायचं आहे ना
हा हा मग
आता कटिंग आणि काय नाही बघ निवांत
तुझ्याकडं ब्लाऊज टाकला अस तर कुठे यायचं बाई तिकड टाकायचं.
होय.
हम् एवढ्या लांब यायचं जायचं ये की येऊन जा की नाही बाई अजून कुठं गेलो नाही मी घरातच आहे आल्यापासून
जायच जरा फिरून तेन यायचं गावात
होय.
ती अजून एक मैत्रिण आलीया ग तिथलीच
इकडची
हा कबनूरची इथं ह्याच्या पाशी हाय इथं इंदिरा कॉलनी काय ते हाय की मनेरे शाळे स्कूलला जाताना रोड आहे बग तिथं
हा.
ती पण आलीया ती पण येणार होती खर त्यांच्या घरात गाडी कोण नाही आहे. म्हणाल त ती काय परवा दिवशी जाणार आहे सड लगेच
हा
मग ती पण म्हणाल त आलो असतो खर पण त कोण नाही आहे घरात
होय.
बघ म्हटलं पण भेटलं तररी ये नाहीतर मगऊ दे म्हटलं.
हा हा वा ह
ती लांब आहे ना आणि काय नाही बघ निवांत
ह
कटिंग करून ठेवायचं जरा पाणी ते गरम करायचं. कशाला आणि
किती जण ना किलती स्कॉल
मी अ अं द तिघेच्या उघीना केले म
तिघा चावगीनं व्हय.
हम्म.
हा हा. आणि मग
काे आत तरा ओरयस. जो ते किना व साडे नव
साडे नला
हम.
हम्म घेऊन काय आडत असेल लगे लगेच
लगेच होते.
हम.
सात साडेसात ला घातलं तरी पण होते.
इथे एक दीड तास लागत असेल.
काय म्हटलं.
दीड तास लागत असेल म्हटलं.
दडेड ताास एवढने एक तासा बघ तोते.
हम्म. तू काय फास्ट फास्ट करतात कील
हो फस्ट फस्ट. नाही बाई पुरी पुोरी ना काही सांगत नाही.
आ.
काय सांगत नाही.
नाही काम करत नाहीत पुरी
करतात तेवढं भांडी त्यांन कधी तर जेवणाचं त्या काही नाहीच. पती तेवढ. ती बारकी ती मधली लाक ला तिचं तिझं करतेय बघ चार चपात्या बारक्या बारक्या
हा हा ह तू करायची हे गरज लागत नाही घे.
हम्म बारके बारके करते ती आपल्यापुरतं करते आणि एखाात भाजून तेवढं दे म्हणत गॅस पशी नाही बाई
होय आताच कशाला गे जवळ
तिला भाजलेलं एकदा त्यामुळे नाही तरी तेवढ्यात ना काऊून एवढं वरडून आणि येत. त्यातच ते गेसते.
हो पूरऐकतत ऐकत नाही.
हम्म.
हम्म ऐकत नाही त्यांना जेवणाचे सगळ आतापासून नाही लावायचे.
ऐकत नाही तरी पण त्यात ना नाही आहे ते आता जरा ते मोठीच्या शाळेत जरा शिकवतात नाही. पोहे वगैरे करायचं. सांगतात त्यांना मग ते ती तेवढं जरा कट्टर करते हा. सरबत होय ते जरा करते सोड पीठ वगैरे मळून देते. खरं एवढं नाही जमत अजून कत आता सहावीत आहै ते करतात. करत्यात.
सांगाय लागत नसेल.
हम्म एक एक वेळा सांगायला लागत एक वेळा सांगितलं की जास्तच करतात मग ग. पण नाही सांगितलं पण आ आपण पण लहानपणापासून केलंय त्यांना तर कशाला पुढं कोण गबसवते.
नाही होय ते काय आहे की करायचं काय आयुष्यभर
हो एका केळ नाहीस एका केळ नाहीस गप्प आत्ता हा निवांतर राह दे.
हो.
ह
कान आहेवेे
अधिक महिन्याच काही खरेदी केलीस कि नाही
नाही बाैइ तो
मी पण नाही आता परवाच मी घेतलेल दोन महिने झाले आता जोडवी ते
हां हां
मग आता काय नाही भे
होय सो ना त्यांना केवढं महाग झाले
हो तेच कि तेव्हा जोडवी आणि परगीला कानातले घेतलेले त्यामुळे आता काय घेल
हम सोनं महाग झाले सोनं चांदी
होय
हम्म
काही वर्षभर घेऊ नका म्हण सांगितलंय मोदीने
नाही घच मग ऐकायच नाही हो नाही घ्यायचं
भाऊ सांगितलंय पैसे द्याला म्हट ऐका ना
होय ऐकायला पाहिजे की
कायग दुकानला जातो म्हणाले
दुकान काय जवळचयत वाटतं
काय केव्हा मॉल मध्ये नाय लॉलिपॉप बंद झाले मोदीने बंद केलाय लॉलपॉप
होय
ह बाय होय आहे किथ चैतन्यबाज मॉल म्हण नाही काय हय म्हणजे तिथं सगळंच अस नव्यानवच असेल काढ हा सगळ म्हणजे असं बरण्या
हा घरातल्या वस्त
हा सगळ्या घरातल्या वस्तू हा गिफ्ट वगैरे द्यायचं असल तर
हा
म्हणजे सगळंच आहे तिथं ज्वेलरीच त्यांन सगळंच नव्यान्णव रुपये एकशे वीस रुपये
जवळ असलं की काय वाटत नाही बाई लांब जायला नुकत
पाठीमागच आहे जवळ आहे
जवळ असलं की बरं वाटते
हम्म खर तेेत कसं हे ज किरा ना मादााचं काय चांगलं नाही का म्हणजे लई दिवसाच असते हम्म जा
किराणा मलात लइ होत असते हो
होय
अगोदर चा सगळा स्टॉक असतोय
होय आणि ते पॅकिंग करून ठेवलेलं असते
नाही नाहीय
पॅकिंग करून ती दि
हां हां दहा मिनटं झाले चालत करताना हॅलो हा हा ह हा ठठीवक आहे हा हा